काय करायलिस रे
काय नाही बसलोय बघ
हा
बरं झाला फोन केलास पवायला येनारेस काय
कधी आत्ता
हा
कुठल्या टँकला चाललेस
आ बॅटिंगला
गर्दी आसल रे आत्ता
आत्ता एवढी नसते रे बॅच आत्ताच्या बॅचला ते सांगतो किती ते माझ्या मते एक ते दोन मॅच असते ना आता जरा ह्या टायमिंगच दोन ते तीनच्या बॅचला तीन दोन ते चारच्या मधी जरा गॅप असते कारण ऊन असतंय ना तेवढ्या याच्यात आणि एवढं करून नसते त्यात कोण बाहेर पडागत नाही रे एवढं
दुसरा काही विषय नाही आत्ता भरपेट जेवलोय बघ शां
आत्ताच जेवलास काय
हो
बरं संध्याकाळी जाऊया मग चार नंतर
चालतंय जाऊया की मगं चार ला
हम्म
आणि तू जेवलास काय
जेवुनच बसलोय बघ
कस गाडी हाय का माड हाय गाडी या जागा नाही मी येतो हा मॅच बघितलीस का कालची
अरे तेच विचारणार मी तुला भारी झाली कनी मॅच. पोर्तुगलची होय.
सी आर सिएन काय भारी केलं श्याना परफॉर्मन्स ल भारी केला.
हा.
त्यांनी भारी खेळली छान त हाफच्या अगोदर घेंपले त्यांचा जरा लो खेळाल किती
हा.
काय माझ्या मते जी समोरची टीम आहे का नाही
हा.
ते मुद्दामच खेळत असणार ती लोक कारण की ते त्यांचा गेमप्ले बघत होतीत पहिला ती निघराय निघराय म्हणुन टीम हाय
हा.
त्यांच्या समोर खेळाली त ती हापच्या त जरा म्हणजे खेळाळतीत सोड एवढी अशी म्हणजे लोक खेळत नव्हती फक्त मला मला असं वाटत किती परफॉर्मन्स बघण्यासाठी हळू खेळायती.
हम्म.
त्यांचा साण्या नंतर जे हाप संपला
हा.
सियारला आणि बंन झिडवाला टाकला आत आई शपथ
हा हा.
शाना रात्री मॅच होती. सव्वा एक वाजता मॅच होती बघ सकाळी सस्वा एक ते तीन पर्यंत चालली बघ बरोबर तीन, पावणे तीन पर्यंत
हा हा.
सांगित झाली किक फर्स्ट धापच्या अगोदर की नाही क कपला निघरायचा अटॅक चांगला झाल त्याच्याने दोन तीन अटॅक पडल व्यवस्थित क्रॉसटन टाकलंत.
हा.
भारी झाले त्यांची पण त्यांनी पण अशी म्हणजे ती पण अशी लोक द्या नाही परफॉर्मन्स त्यांची ती पण भारी केलीत नंतर नंतर नंतर जरा त्यांची कमी या लागली म्हणजे परफॉर्मन्स द्याय लागलीच अशी फर्स्ट आपला स पोर्तुगलला. कमी समजून पण नंत तर काय आलं ती पोर्तुगल तसेच त्यांची गेम प्रॅक्टिस तशीच के ठेवलेली त्यांनी समोरच्याला फक्त ला आपल्या अंगा हवे होऊ द्यायच
हा
आणि त्यांच्यावर नंतर एकदमच अचानक अटॅक करायला अचानक असा विषय झाला म त्यांनी फर्स्ट आपला व्यवस्थित एवढं झालं नाही म्हणजे असं वाटलं मॅच हरल म्हणून पोर्तुगल.
हा.
फर्स्ट आपलाच पण नाही फर्स्ट आपला सेकंड आपला जेच चालू केली किकॉप झाला जे वॉल पोडला पोर्तुगलनं. प्ले केला ते पहिल्या पाच मिनिटाला गोल.
हा हा.
भरी झाली शान्या मॅच. मग नंतर हळूहळू हळूहळू पासिंग पासिंग पासिंग लय भारी खेळालतीत.
होय. नाही माझा विषय काय काल झाला माहितय काय? काल पेपर वरन आलो आणि दुपारी झोप यच म्हणलं आणि झोपालाच वेळ मिळाला नाय.
हा.
मग शेवटी झ आणि दुपारी नंतर आणि बाहेर गेलो ना मी.
हा हा.
त्यामुळं काय दुपारी झोपाय मिळालं नाय.
हा.
आणि दहाला जेवलो बघ रात्री गेम खेळत बस लो जे झोप आली मला पडल्यावर झोपलेलं कळाल नाय.
ह ह.
मग जर्सी बिर्सी घेतलास का नाय कुठली?
जर्सी घ्यायची की अर्जेंटिनाची मर्दा जर्सी घ्यायचीय. मी काय केलतं माहितीयं मागच्या दोन आठवड्यापूर्वी ऑनलाइन एक जर्सी सी मागवलेली आहे अर्जेटिनाची.
हा.
काय ती दोन हजार सहाची. वर्ल्ड कपची मागवलेली फुल स्लीव्हज् पण त्याच्यात एम साईज नव्हती मर्दा मिडियम साईज. मला एस साईज बसतिया म ती त परत री म्हणजे रिप्लेस म्हणाय करायच बोललो पण त्याच्यात ते स्टॉकच संपल्यला म त्याच्या विजा आता हिकडं आपल्या इथं जर्सी किंग मध्ये बघायचं. पुलेवाडीत.
बघा आता मी मी पण जमलसं तर घेणारयं सांग मला घेताना.
हा.
अर्जेंटिनाची भारीय खर यावेळची जर्सी.
दोन्ही पण ती ब्लॅक कलरची माहितीय आहे काय?
हा.
तेच्या होती ती त असली भरीय क नाही लय भारीय शान्या.
पोहायला आणि कोण येणारयं का दोघच जायाचं?
पोहायला वय?
पोरं कोण आणि येत्यात काय बघ कि.
हा हा.
ग्रुप वर टाकून बघ कोण येणार काय? आणि हम्म. मग अभ्यास कसा चालुय मग पेपरचा?
ते पासा अभ्यास तर काय सूचना नोट्स वर नोट्स नोट्स वर नोट्स पाठवाल्या.
त एक आठवडा राहिला ना?
हो
बघ काय करतेच आमचं तर आत्ता संपल्यात.
हम्म पाठवाला आहेत सोड झालाय सोड. तर ते अभ्यास बऱ्यापैकी झाला म्हणाला ना नंतर बघायच. तुमच्या ऍडमिशनच काय झालं?
जातता तर काय लगेच येईल असं वाटत नाही आता तुला सांग का ऍडमिशन. डायरेक्ट का आत्ता सहा तारीख आज.
हां
आ सहा तारखा म्हणलं अकरा तारखेच्या नंतरच करायच.
हां हां
त्यामु अजून तर काय लगेच मेसेज येईल की आम्हाला त्यानंतर होईल.
हम्म हम्म बघ कसं काय का होते ऑफलाईन भरायचा आहे का?
ते आता मेसेजवरच बघाय जा बा काय सांगतात काम जास्त करून ऑनलाईनच असणार. भरायचा.
हां हां
काय आमच फॉर्म एक भरून येत नाही शेवट पेपर दिवसत फॉर्म भरतच असत.
हम्म आमचं पण तसच होतं मागच्या वर्षी.
हम् तुमच एवढं नव्हतंच बाळ फॉर्म.
हम्म
आमच्या एवढं काय भरतीस तू फॉर्म
काय एवढं काय काय होतं त्याच्यात काय काय काय काय करायला लागल त्यात?
आम्ही लय काय का केलं रे आता काय लक्षात ना आलं.
हम्म माचणार एवढं सोड.
आणि सरांची त्या बदली झालती कोणी एवडं तिथून न् नव्हता क्लार्क.
हां
त्याला लवकर काय कळतच नव्हतं.
हम्म हम्म
पोरगच होत आपल्यापेक्षा एक चार वर्षने मोठा असल तर लतले.
हां
त्यामुळे सगळा घोळच कि मरदा.
हम्म
तू गाडी घेणार न होतास नव्ह का कुठली.
हो ती सेकंड हॅड मागितलेली.
हां
पण त्याच्या काय मला ती कंडिशन चांगली वाटतते ना त्याची.
इलेक्ट्रिक होती का पेट्रोल मध्ये होती?
नाही पेट्रोलवरची होती इलेक्ट्रिक अशी अवघड होते रे जरा इलेक्ट्रिकच. आपल्याला बाहेर जायचं म्ह म्हंटलं तर आपल्याला सिटीच्या बाहेर जायचं म्हणलं तर अवघड पडतें जरासं.
हा हा
पेट्रोलची कस कुठ पण जरी थांबली मधच तर पेट्रोलचा बंदोबस्त लावून जाता येतय रे इलेक्ट्रिकचा काय करणार तू? मधीच
का
इलेक्ट्रिकच काय करणार तु मध्येच रे तस पेट्रोलच्या गाडीचं नाहीय कुठ तोट नाही रेट्रोलच्या गाडीला
कुठले घयचे ठरवलेस
हम्म बघायचं आता स्प्लेंडर बघितलेली
कुठली
स्प्लेंडर.
हा हा मला वाटलं स्कुटी घेणार.
स्कुटी नाही स्कुटी च कंडीशन दो एक बघितलेले एक्सेस पण त्याची- काय मला बरोबर वाटत नाही ते तिने ठेवूनच ते बोलले ठेवूनचाय. गाडी एक वर्ष झालं एक्सेस. मला मला काय वाटत नाही कारण की काय सांगता येत नाही रे आलं इंजिन कसं असेल ठेवून आहे म्हणजे एक वर्ष पावसा एक वर्ष अस नार की ऊन्हात एक वर्ष असणार तशीच आहे ती मग त्यापेक्षा का आपली बाईक घेत असलेली बरी स्प्लेंडर निवां ते जाता येते कुठं पण.
स्प्लेंडरचा काय विषय नाही सोड पण
स्प्लेंडरला आणि स्प्लेंडर शान्या आत्ताच मॉडेल नाय. ओल्ड मॉडेल आहे स्प्लेंडरचं ते पण.
म्हणजे कधीच आहे.
माझ्या मते अं दोन हजार पंधराचा असेल की.
तू जे घेणारास ते व्हय.
हा म्हणजे कुठली माहिती आहे काळी माहित आहे का ती काळ्या रंगाची टा की हुती ब त्याला.
माहिती आहे की.
ती ते वाले.
हा आता ती हिरोची आल्या ती एवढी काय वाटत नाय.
नाही शान्या ती कशी आहे माहितय तुला तिचा एक डिएडव्हांटेज आहे, आहे चांगली पण डिसएडव्हटेज काय काय तुझा. तिला पिकअप नाही आहे आणि दुसरं म्हणजे ती पेट्रोल संपली की जागेवर थांबते. असा विषय आणि त्या गाडीला का नाही. तुला सांगतो एक मीटर आहे त्यांचं त्या मीटरच्या वर्ती पेट्रोल लागते जर त्या मीटरच्या एक इंच पण खालती आलं क नाही
हा.
झालं गाडी थांबत्या मग.
चालते बघ मग कुठली घेतोस व्यवस्थित बघून घे. तेवढी.
बरबर.
आणि पोहायला जाताना फोन कर मग मी घेतो गाडी घेऊन. कितीला येऊ तरी?
एक्की चार चार साडे चारच्या आसपास ये.
बघ नाही जर का कोण आलं तर आपला पण दोघं जाऊया म.
बरबर.
चार अरे चार साडेचारच्या आसपास गेलं पा पाचच्या बॅचला जायला लागणार.
होय.
कितीला झाला मग.
अच्छा साडेतीन ला या.
चालते साडेतीन वाजेपर्यंत येतो मग. आणि तिथन दुसरीकडं आणि कुठं जाऊया काय?
जाऊया काय तर नाश्ता विस्टा करायला.
वडा खायला जायचं?
जाऊया की.
त्या हेजा रंकाळ्याच्या इकडं.
हा जाऊ जावेया
ते ठेव का म
हा